हॅलो.
हॅलो?
हॅलो? हाय. बसलय तू कशीय? तुम्ही
कशात तुम्ही?
मी मस्त तुम्ही कशा आहात?
मी पण मस्त. मग झालं जेवण? हो.
आत्ताच
हां हां. काय केलात आज रेसिपी?
आज काय बुधवार ना? मग आज म हो तुम्ही काय तुमच्या घरी?
वे आमच्या घरी पण नॉनव्हेजच आहे.
हो काय?
मग फिरायला वगैरे कुठे गेलेलात की नाई?
हो आत्ता गेलेली ना. पण काय हा पाऊस गोंधळ करतोय ना भरपूर. पाऊस लागलेला
हो पाऊस खूपच लागलेला. कुठे राहता?
मी अलिबागला असते.
अलिबागला हा. बरोबर बरोबर. मी मुरुड. मुरुडला. हो होह मग बग अलिबगला ते गेलेलात की नाही कुलाबाला?
हो तर आम्ही जातो ना नेहमी जातो. हा.
आता आता बीचला खूप हे असेल ना?
हो आता नाही जाऊन देत आता पोलीस लोक असतात ना?
हा बरोबर बरोबर मग तुम्ही आलेलात की नाही इथे मुरुडला जंजिरा किल्ल्यावर.
हो जाते ना मुरुड च्या बीचवर फिरायला आम्ही सगळे बहीण भाऊ.
हो हो हो बरोबर बरोबर.
तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतो?
आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही तिघेच असतो चौघेच असतो.
हो काय? आमच्या फॅमिलीमध्ये अ मिस्टर
मिस्टर हां अजून
मिस्टर पोरगा आणि आता, आई इकडे आले जरा माहेरी
हा हा हा हा
तो शिकायला मा आईकडे असतो ना भावाचा मुलगा असतो तर
अलीबागला का?
हम्.
हां बरोबर बरोबर हां मग आता ट्रीप वगैरे काढलीत की नाही?
हो आताच झालेला मेसेज ग्रुपवरर आमच्या भावांच्या कचाला जाऊया धबधब्यावर पण आता पाणी पण नाही धबधब्यावर जायला ते लोक पाऊस नाही ना पाऊस थांबलंय बोलत असा कुठे थांबलंत जरा कुठं दुसरीकडे आपण जाऊ बोलो हा ठीक आहे मग बोलू चालेल आता आम्ही गेलेलो ना रिसॉर्ट ला सगळे भाऊ बहिणी खूप मजा हो
तेच तर मग आता तुम्ही इथे येलो नवल्याला वगैरे नाही जात का
जातो कधीतरी जातो नाहीतर मग नाही असे कोण निघाले घरचे का जातो नाहीतर मग असं नाही जात, हं
हां बरोबर बरोबर तेच मग आता फोट वगैरे खूप काढत असाल ना बाहेर जाताना
हो हो भरपूर खोट फोटो मध्येच असतो सगळे भाऊ बहीण फोटो मध्येच असतात
हो तेच तर ह तेच आता मी पण आता इथे गोव्याला जाणार आहे ना
हा
ग हां आ आताच ट्रेनची तिकीट काढले मग आता उद्या परवा निघू
हो हो
हां मग तुम्हाला असे डोंगर आवडतात की समुद्रकिनारा
हम्म
म्हणजे ॲडव्हेंटेज करायला हा ॲडवेहेंचर करायला तुम्हाला डोंगरावर आवडतो जास्त की समुद्रकिनाऱ्यावर
समुद्र किनार्या फिरायला भेटो मला दो डोंगर ंगर चचाढायला भरपूर काांटा येतं आपला समुद्रकिनाऱ्यावर बरं वाटत
किन हा तेच मग शॉपिंग करायला आवडत असेल ना जास्त शॉपिंग करायला हा
तेच ना मग तुमच्या फॅमिलीमध्ये कोण असत
आमही मम्मी पप्पा आजी आजोबा ह
हा
आणि मी असते म्हणजे पाच जण असतो मी चुकून मी तुम्हाला चार बोलले
हो काय असत अस
ड नंबर चुकलं बोलताना पाच बोलायच्याऐवजी चारच बोलून गेले
हो का मग तुमचं लग्न नाही ना झालंय
नाही ना अशीच आहे मी
हो काय
शोध हां शोधा मग मला
बघते मग जर आलं तर चांगा सांगेन मग तुम्हाला मी
हो चालेल.
हो मग काय तुम्ही काय करता जॉब किंवा काय शिकलात.
काय नाही घरीच असते ललत असते अशी
हो काय हो काय मग काय शिकलात नाही म्हणजे काय? पार्लर किंवा काय
प हां पार्लर केला आहे बरोबर पार्लर केला आहे मी बेसिक पण आता आता मी सामान नाही घेतलं त्यामुळे मी पार्लर काही चालू करू नाही शकत बरोबर
हो काय हम हो
म्हणजे असं पप्प आमचे असे वॉशिंग
हो.
पण ते पण आता कसं वॉशिंग सेंटर वॉ वॉशिंग पे वॉशिंग सेंटर आहे.
हो का?
हा मुरुड साईड ला असा.
हा हा.
हा पण आता कसं म्हणजे गाड्या वगैरे आता येत नाही पाऊस आहे ना.
हो पावसाळ्यात
तर मग पावसात हां. हा पावसात दुून निघतात गाड्या त्यामुळे येत नाही.
हो ना.
हां असं सण वगैरे असेल ना तर म्हणजे खूप गर्दी असते. मग जेवायला पण टाईम नसतो माझ्या हा पप्पांना
हो ना.
हो मग आतापर्यंत कुठे कुठे फिरायला
म काय म काय बोलता कुठे नाही जरा आम्ही स फॅमिली सुब इथे गेलेली रिसॉर्ट ला रिसोर्ट ला गेलेली त्यानंतर बीच च वर फिरणं आणि आमचं नुसतं नदीवर गाव ठिकाण बोललं तरी मग नदीच जाणं. पार्टी तिथे किंवा काय जेवण बनवून
हा तेच तर असं म्हणजे एक एकत्र मजा येते ना म्हणजे असं फॅमिली सर्व एकत्र अस.
हा हा.
तेच
तेच ना.
मग महाबलेश्वरला गेल्या होतात का?
नाही गेले आता जायचं चाललंय विचार बघ थंडीमध्ये डिसेंबर.
हो. हा तेच आता पावसाळ्यात काय जायलाच नको कुठे पावसाला नऊन आता एक एकत्रच झाले.
हो.
नुसते रोज रोज मी बघते ना रोज रेम्बो येतात रोज रेम्बो येतात.
हो ना.
नाहीतर काय?
हम्म. आता ह्या उन्हाने तर कंटाळाच दिला एवढा कंटाला की बोलाल तर कधी पाऊस येतोय... ती वाट बघतोय नुसती... कारण शेताची पण भरपूर नुकसान होतोय... हम्म
हा ना... मग बाकी काय?
हम्म, काय बोलतो?
मग काही नाही ते जरा गॅसवर हे ठेवलेल ना मच्छी मच्छी ठेवलेली ना हा तर ती करपली.
हो काय मग आई कुठे गेली तुमची?
आई माझी आई असच. तर ते तीच स्वतः ठेवून गेली, आता आली की मला ओरडेल
ना, आत्या... आई ए, लक्ष द्या जरा तुम्ही जेवणाकडं
लक्षात येतंय, तिने मला सांगितलंच नाई की काय ठेवलंय ह्याच्यावर
हो ना
आता काय करायचं? सांगायचं तरी ठेवलंय रस्सा
हो... सांगायला पाहिजे होतं जाताना कुठे जेवण ठेवलंय लक्ष हम्म
मग काय?
अभ्यास घ्यावा लागतो... तो पाचवीला ए ना त्याचा अभ्यास घ्यावा लागतो.
हा, हा, हा इथं जवलच्याच शाळेत... हा... हा
हो हम्म..
मग स... सकाळी का... काय नाश्ता केलेलात?
सकाळी नाश्ता काय नाई... चहा बिस्किट
हां.
हो... आणि मग नंतर दुपारचं जेवण, हो
हा... बरोबर. मग तुम्ही तुमच्या घरात असं जास्त तर तिखट असतं की गोड? तिखट अस तो जास्त कि गोड असतो, घरात तुमच्या? तिखट ना... हा मग तुम्हाला असा... गोड पदार्थ, आ.. गो... हा तुम्हाला म्हणजे असं गोड पदार्थ... नसतो काय घरात तुमच्या म्हणजे आवडत असेल ना तुम्हाला, असं गुलाबजाम, रसगुल्ला वगैरे
हो... हो असतो ना, कधीतरी असतो. नाहीतर मग जास्त कमी गोड तिखटच आणि मच्छी म्हणजे काय बोलूच नका
हो, मच्छी तर... आम्ही पण खातो. इकडे... इकडे तर भेटते ना, अशे.. आता कशे हा... कोली बांधव तर जात नाही ना... पाणी पण खूप बाय हवा वगैरे सुटते, त्यामुळे आता मच्छी काय म्हणजे जास्त अशी भेटत नाही ना? असं मच्छी आता... हां, जात नाही, हां
झालं जेवण?
मग काय... हो झालं आता फक्त जेवायचं बाकी ए... हो
किती वासता जेवणार?
आता जेऊ. साडेआठ वासता... हो
मग काय आता काय लग्न केलं की नाय?
नाय ना. हा, माझ्या बहिणीचं ठरलंय, पण तो पण अजून टाईम आहे.
हो काय?
आता डिसेंबरमध्ये आहे... हो... हां. तेच तर... चालेल मग... ठेवू का फोन? काय नाही मग चला ठेवते फोन हा नंतर हा करते आता थांमा नंतर दोन मिनट पाच मिनटांनी करते हां बाय हां बाय हां चला हां